येतोय का आवाज
येतो येतोए काय नइ निवांत बसलोय आता
आज काय नवीन स्पेशल
स्पेशल काय नइ आता संध्याकाळी काईतरी नवीन बनवायचं आज गुरुवार ना आज म नॉनव्हेज वगैरे काय चालत नइ गोड कायतरी करायचं उपवास नसतोय पण आमचं हॉटेलाय ना मग हॉटेला आज गुरुवारची सुट् अस मग आमच्या घरात असत सगळे पुरुष लोक जेवायला घरीच असतात मग काहीतरी स्पेशल बनवायचं गोड वगैरे हम्म होय आज च दिवस घरी असतात जेवायला हम् तुमचं काय चालू आहे
काय नाही बघा नि म्ह ललेय महालक्ष्मीला गेलता का नाही अंबाबाईला
अंबाबाईला जातोय की आता नाही ते कळस नवीन सोन्याच काय ब बनवल्या कसून नाहीऊ गेले
हा तेिथे जाऊन या आता मी नागन कुंड सापडलय म्हणजे महा महालक्ष्मीच्या मंदिरात अह मंदिराच्या आपण त्यासाठी एंट्री करतो मग का आज जाण्यासाठी
हा हा
अ ते हे ज मंदिर आहे कुठलं तरी आणि छोटस मंदिर तिथं आहे बघा अ कुठल्या देवाचा आहे की कुठला आहे मला आ गुरुदत्तांचं मंदिर आहे बघा तिथं बरोबर शेजारी लागून अग्नकुंड मोठ्या मोठा अग्निकुंड सापडले
हम् हम्
खत महालक्ष्मीच्या बरोबर मंदिराखाली तळघर सापडलं आहे नवीन नवीन भरपूर काय काय चाललंये
आता या आता मी गेल नाही अलीकडं जाऊन बघून यायला पाहिजे
आलीकडं म्हणजे लई छान केले त्यांना आता सोन्याचा कळस वगैरे बस तुला चांगला आहे सोडा प्रगती आहे आपल्या हजीच म्हणजे कोल्हापूर प्रगती करायला लागल्यात परत ह्याला ज्योतिबावर गेला अस तिथं पण तेच काम चालू आहे सगळं बांधकाम चालू आहे नवीन चालूय म्हणजे घरदी वगरे व्हाय लाग ना
होय आपले कोला नागपूर साईड ला भरपूर जण येतात ना बघण्यासाठी फिरायला त्यामुं
बघण्यासाठी आणि सध्या माणसना प्रॉब्लेम कधी होतो म ते गा दसऱ्यात प्रॉब्लेम होत कारण आता आमच्यावर सांगतो आम्ही कसं इथल कर्ज टू कोल्हापूर आम्ही चालत जातो महालक्ष्मीला रा आं रात्रीचं संध्याकाळी सव्वाटला नि गेलं की सकाळच्या तर चारला साडे चार सहा वाजेपर्य सहाजेर्यंत दर्शन करून बाहेर आलेो असतो त्यां गर्दीत वगैरे साखेती पण गर्दी असत सात आठ पर्यंत येतेच बाहेर एवढं ह असत ग त्यामुळे प्रॉब्लेम कस्हागला गर्दीला वय लाग एवढी माणस आलींत ठे हे करणार फोटो उभं राहणार कुठं आणि दसऱ्यात कसं सात दिवस माणसं चालत जाणारी पण आहेत भरपूर जण
हा त्यासाठी वाढवायला लागल्यात मंदिर
तिथं आणि तेवढ्या ते तळघर सापडत तळघर सापडल्यानंतर त्यांच तर रिसर्च चालूच झाली आहे ति त्यावर तिथ झाल्या परत ज्योतिबाच्या मंदिरावर झाली
हम्म
टूरला वगैरे पण चालल आहे ना बर मग काय नाही तिथलं बांधकाम होय तिथलं बांधकाम आता कंप्लीट व्हायला आलंय नाहीतरी बऱ्या पैकी नाहीतर मधी एवढं एवढं हे केलत की तिथल्या धुळेने त्रास व्हायला लागलेला आता बाळूमामाचा मोठा उत्सव झाला ना
हा
टामिंगला त्यांनी कमप्लीट करून घेतलय
हम्
आणि त्यात रंकाळ्यावर पण काम चालू आहे फाउंटन करायलाच न वेगवेगळ्या कलर नाही वेगवेगळ्या कलर पा
आणि ते कागलचा मिनी गोवा बघितलाय काय
बगीत लोय कि मिनी गोवा छान केलाय आत्ता त्यांनी आणि आत्ता आणि चेंजेस केलेत तिथ ते कासव बस स मोटरच्या मोट्या तोंडातन पाणी पडते या
ते आम्ही ल आता नाही बघितलं लास्ट टाईम मोलांना घेऊन गेलेलो तिथ मीनी गोवा
हा नाव छान दिलेय मीनी गो गोव्याचं बारक रूप असल्या गत
संध्याकाळी जायला छान वाटत ते
होय संध्याकाळीच गेलं तर बरं वाटतंय दिवसाचं कसलं कडक ऊन पडतय काय जाऊन करणार हायसा असं तिथं
होय
झालंच सगळं नुसतं करायचं लागले बघण्यासाठी आलंच
माणसानी पैसे देेऊन फिरायलाच पाहिजेत नुसत पैसेच पाहिजेत
होय रंकाळ्यावरच्या गणपतीला गेलता का नाही
नाही
ते पंधरा दिवसच वर येत नाही पाऊस पाणी कमी झाल्या कि रकाळ्यातलं ऐकलाच चिला की ह रंकाळ्यावर आहे क नाही गणपतीचं मंदिर आहे ते पण कसं पाण्यात आहे आणि पाऊस आपलं उन्हाळ्यामध्ये काय होतं पंधरा दिवस तेवढंच ते गणपती व पण पाणी खाल्ली जातं ना तेवढंच दर्शन करायलां पंधरा दिवस लव गरदी अस त इतरांकाळावर गेला तरी परत पाऊ परत त्यो रांकाळा भरला की झालं ते पाणी सगळं वर जातं परत त्याचं नाही का हे करता येत त्यांना
हा
ते पण बघण्यासारखं असते पण आता झालं तर बंद झालं अस आता पाऊस वगैरे पडलाय मे मध्येच असते आता काल परवापासून तर लय पाऊस पडायला वाटतो कोल्हापूरला आपल्याकडे पाऊस नाहीकडे तिकड लई पाऊस आहे
होय इकडं नाही आपल्याकड पाऊस
आपल्याकडे पाऊस पडलाच पाहिजे की एवढ्या एवढ्याश पावसाने कसं काय व्हायचं सांगा पाणीवाला पाणी सोडतेय लवकर यामुळं
हम्म
तुमच्याकडे पाणी किती दिवसाांनी येतय
पाचव्या दिवशी येतय
आतातापाचच्या दिवशी न यायला लागले वाटते
होय
आमच्याकडं आठ दिवस केलेय बघा आधी पाच दिवसा होतो परत आठ दिवस केलं पाणी नाही म्हणून
हाम् आता आणि काय काय करतात का आता अशुद्ध येणार आणि पाणी
अुद्धा म्हणजे सातारचा एक व्हिडिओ आलेला होता इन्स्टावरच तर त्याच्यामध्ये ते पाणी पूर्ण शेवाळलेलं होतं पूर्ण हिरव हिर पाणी दिसत होतं एवढं घाण पाणी अशा पाण्यामध्ये कसं व्हायचं म्हणलं पाणी प्यायला पाणी नाही माणसाला केमिकल तर किती ाला आता नॉर्मली जरी आपलं पाणी आलं तरी सुधा वास किती येतोय पाण्याचा
हम्म
माणसांना कळना झाले आता काय करायचं
प्रदूषण
प्रदूषण बरोबर आहे पण, पाऊस पडला पाहिजे पाऊस नाही तर काही नाही.
हम्.
कोयना धरणावर बगा परवादिवशी पाऊस झाला जोरात पूर्ण ढगफुटीच झाली.
हम.
हिकडच्या वाटनीच तिकडच पाऊस पडाला लागलाय धरण तर भरू द्या पाणी तर ईल वो.
होय तिकडं तर पडू दे.
होयच कि तिकडं तर पोडू दे म्हणलं कुठं तर पोडू दे पोडू दे म्हणलं पहिला. पाण्याची गरज आहे म्हणलं आपल्याला. पण पावसाळा म्हणाव असं पावसाळा चालू झाला नाही अजून.
हम्. कुठंच नाहीये अजून पाऊस.
हो कुठच नाही म्हणजे, पाऊस नाहीच म्हणायला लागला सगळीच नाही म्हणालागल्यात.
या वर्षी पाऊस कमी आहे गेल्या वर्षी होता भरपूर सहा महिने पाऊसच होता चार पाच महिने.
ते आ तवा पाऊस पडलता असं वाटलत का बाबा एवढा पडलास नको के नको नको केलं पावसान. ऊन पडावं म्हणून वाट बगत होतो आता असं झालंय की पावसानं मनाव घेतलाय का काय कुणास ठाऊक, मागच्या वर्षी लय शिव्या देलासा ना आता पडतच नाही म्हणला वाटतं. तसत झालंय पडलाच नाही. वाट बघायलात वाट बघायलात शेतकरी तर काय पिकं लाव लावण्याची वाट बघायल तीत.
होय.
आपल्या इकडे तरी बरा पाऊस आहे मराठवाड्यात तिकडे पाऊसच नाही म्हणे.
हो तिकडं नाहीच.
पडला एक रात्रभर अक्का नाही तर परत पाऊ पाऊस गेला तर गेलाच म्हणलं परत आलाच नाही.
होय होय. तिकडे जरा कमीच असतो पाऊस.
होय. कमीच असते पण काय करायचं पडला पाहिजे ना.
होय.
मी ह्या वर्षी वोटपौर्णिमेचे कायवे स्पेशल.
स्पेशल असं काय नाही सगळं तयारी करून ठेवलीय.
हाता वट पौर्णिमेची वाट बघालोय त्या दिवशी काय कायता. पोळ्या करायच्या साडी कधी नेसायची, हा हा. साडी मम्मीनेच घेतल्या वट पौर्णिमे ची या वर्षी काही स्पेशल घेतली नाही आता साड्या भरपूर झाल्यात अधिक महिन्यामुळे सासूबाईंनी घेतल्या. आईन घेतल्या.
ह्या वर्षी अधिक महिन्या मुळ लेडीज कड लई
होय ते सोनच्या दुकानात आणि साडीवाल्यांचा खूप फायदा झालाय.
होयच की त्यांना फायदा अधिक मास म्हटलं की गर्दी हूं म्हणून, आता माझी एक मैत्रीण हाय क नई सोन्याच्या दुकानावर कामालाय, ती म्हणली वैताग ग आलाय बई जे अधिक मासमध्ये ते एवढ्या बायका म्हणजे आम्हाला जेवायला टाइमिंग मिळत म्हणे पंधरा मिनिटच्या वर जेवाला हे नाय जोडव्या पैंजण हाईच, जावया साठी आंगठी घ्याल्यात. कुठं काय तर नवीन बनवून घ्यायलात घ्यायलाच म्हणली अशी सुट्टी नाई आणि ती पंधरा ग्रॅम का दहा ग्रॅम मध्ये म्हणली उडत छान मंगळसूत्र वगैरे तर तयार केलेलं होतं. चांदीचं वगैरे बायकांनी रिक्वायरमेंट केलं तसं केलं आणल्यालं म्हणली. अस बसाय वेळ नाय म्हणलेली आम्हाला.
या वर्षी खूप म्हणजे हे झालय पण ते एखाद्या गरीबाला होणार नाइ त्यांच्या त्यांच हे होतय ना ज्याला हाय ते करतय ते करतय. पण ते ट्रेंडिंग मुळ एवढं येड लागलय सगळ्यांना.
ट्रेंडिंग मुळ म्हणजे? हे बघा करावं माणसांन नाइ म्हणत नाइ मी उगंच ट्रेंड आलाय करा रे लोक तिथं पैसा घालवायचा आणि परत पैसे नाइत म्हणून काय करायचं सांगा, काय दुसऱ्यांच्या दारात मागाय जायची वेळ येत्या.
हम्म, सगळ्यांना जमतय असं नाइ ना.
हा बऱ्यापैकी म्हणजे एकेकांच्या घरी फक्त मुलीचयत एका एकाद्याला चार मुलीयत चारी जर पोरींची लग्न झाल्यात म त्यांच्या हा चौघांना त्यांनी काय करायच चौघांना चार अंगट्या चौगींना चार साड्या एवढ्या घ्या परत त्या पोरगीला कायतरी सोनं करायला लागतंच ना.
एकटा राबणारा बाबा असतोय.
हा हे माझं मतय उगच हे ट्रेंड सगळ्यांनी फॉलो केल्यात ह्या वर्षी.
हम्म, नाइ ते करणार्यान तेवढंच करावं व्हिडिओ व्हिडिओ केल्यामुळे क नाइ ज्याला करायचं नाइ त्याला पण करावं लावत.
न करावं तर नावं ठेवाल्यात. तुम्हाला काइच होत नाय वय अस वय तस वय मग त्यामुळे ती माण सगळ्यांनी केलंच पाहिजे भाग असं झालं की करायच गरज नाइये फक्त व्हिडिओ साठी कराय लागालय.
हा तसच की.
पोरींनी पण आता ह्या वर्षी पुजाय लावली किती दि आयाना पूज म्हणजे मम्मीना पूजल्या बीन हा बिना अनमेरिड पोरीनी सुद्धा पुजल्यात नव्ह आता.
अनमॅरिड पोरींचं काय नव्हतं सोडा, ज्या मुलीच्या आईनं कन्यादान केल्या त्या मुलीच्या आईनच करायच ते कन्यादान ज्या आई न केल्या कनई त्यांनाच फक्त हाय ते.
माझ्या मैत्रिणीच्या आत्तीच्या पोरगीन तसं केली, माझ अजून लग्न बिग्न काय नाइ म्हणली अजून काय नाय तर म म्मीच उगच ते करा रे करायला काय नाय म्हटली उगच ही केली की म्हटली की आम्हाला बी कराय लागतय. ते म्हणा लागली, उगच काय तर मणत्या. हा, हा, हा, हा.